हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा बोल की
हा काय करायलस.
काय नाही ब बसलय तू
काय काम नाही.
नाही काय काम आवरले घरातली काम सगळी.
हम्म! काय काय केलेस घरातली काम.
काय नाही कपडे, जेवण केलं. भांडी घासलीत. आणि काय नाही मग टी व्ही बघत बसलेलो.
हम्म हम्म!
तू काय कर आलायस?
काय ना हॅलो!
बोलकी काय करायलास.
का नाही बसले फोन बघत.
का अभ्यास नाही
नावे सुट्ट्या पडल्यात
हम्म कधी बस न होणार आहे कॉलेज चालू
काय
कॉलेज चालू होणार आहे कॉलेज आधीपासून चालू होणार आहे
माहत नाही अजून सांगाय ना
हा हा
हम तुमचं आहे का नाही चाललू
नाही अजून आम्हाला सुट्टी पडल्या
कसली सुट्टी
काय म्हटलंस
सुट्टी क पल्या
सुट्टी आता महिना झाला पडून
हा हम्
हम्म हम्म
मग आणि काय जेवलस का नाही
जेवल की जेवणच बसलेलो
हम हम काय काय गेल ते
हा
काय केलं तेच्याेवा्हां
हॅलो
हॅलो
काय नाही चपाती चपाती भाजी आमठीी
हा हा काय स्पेशल नतय
नौत
हम्म पाऊस आहे का नाही
पाऊस आहे की
हम्म हम्
तुमच्याकडे का नाही
आमच्यात नाही मग शता गेला आता
हा हा
हम्म
सुट्टीला गेलतसत नाहीस
सु्टेला गलत आहे
हम्म
हम्म
आणि काय मग
काय नाही निवांत बसलोय
हम्म हम्म
हम्म
कॉलेज ला गेलतास
कॉलजला सुट्ट्या पडल्यात म्हणून सांगितलय की मगाशीच
मग सुट्ट्यांमध्ये काय करतयस
आा
सुट्ट्यामध्ये काय करतोयस
काय नाही फोन घेऊन बसतोय
क्लास लावायचा कुठला तरी का नुसत फोन घेऊन बजायचा
क्लास काय कॉलेजमध्ये शिकवतात की आणि कशाला क्लास लावायला. उगाच पैसा
तरी
साईड कोर्स कशाला लागतोय. तू केले नाहीस व्हय.
नाही.
का
इंटरेस्ट नाही काय कशात.
कशात आहे म इंटरेस्ट.
भांडी धुन.
होय काय, ते काय हायेच कि रेगुलर. हम्म
बघायचं का काय करायचं पुढं.
काय नाही आहे न सांगालीच ना आता. अम्म
ते तर आहेच. आणि काहीतरी.
अनी कायतरी काय?
कोर्स तेन
हम्म हा.
हम्म
माझ जॉबच तेन बघायल्यास का नाही.
नाही अजून. बघू, पावसाळा झाल्यानंतर ना.
पावसाळा काय दर वर्षीच येतोय.
येऊ दे. पूरबीर आला आणि त्या पुरातन व्हाऊन गेलो काय करणार.
वय, पूर बघ तुला बघून पुर जाणार पुढ. काल
हम्म पावसाळा कमी झाल्यावर म जाणार.
व्हय नंतर हिवाळा पडल पडणार की.
हिवाळ्यात काय वाटत नाही. उन्हाळा हिवाळा काय वाटत नाही एवढं.
व्हय.
खरं पावसाळा आवडत नाही नाही. पावसात जाऊ वाटत नाही बाहेर पडू वाटत नाही.
व्हय पाणी हकदी गर आह
आमच्याकड पाणी आहे जास्त.
होय काय येते काय दररोज.
येते की. रोज येतया.
होय.
आता तेवड जरास टँकर घ्या लागालय.
पावसाळ्यात.
होय पावसाळ्यात.
कस काय?
ते काय पाणी सोडताय त्यांचं त्यांनाच नाही काय पैसे म्हणजे पेमेंट वगैरे त्यांचं काही केलं नाही वाटल.
हा
ते त्यांचा काय संप आहे. आता सोडुण झालंत पाणी.
हा हा
हम्म बघु आता.
होय. मग आणि काय काय नवीन.
नवीन काय नाही ब तो पिक्चर घेतलास काय?
कोणता?
तर मायकल जॅक्सनचा कुठला आहे की
हाय की घेतलाय नाही डाऊनलोड केलाय फक्त कराय टाक लाय अजून काय झाला नाही.
हा, हा.
किती दीड जी बि चा आहे तो. मोठठा आहे पिक्चर.
हम्म, हम्म.
हम्म, त्याच दोन पार्ट आहेत बहुतेक. माझ्याकडे एक पार्ट आहे तो, जुना आहे तो. दुसरा आहे तो मोठा झालेलाच आहे जरा.
माझ्या फ्रेंडला विचारले मी पाठवत बोलाय बघू पाठवतोय.
हा, हा कशावर पाटवणार हाय.
कशावर पाठवते काय माहतीे आता? हाय काय नाही माहीती त्याच्याकडं.
देेतो बोलतो.
म काय कर माझ्याकडे हाय बघुया. डाउनलोड करून तोच हाय काय बघतो जरा.
चालतेय की.
हा.
कधीपसन कॉलेज चालू आहे मग?
कॉलेज अजून तर काय सांगाय नाय जाणार आहे मी एक पस सात तारख सात तारखे पसन कॉलेजवर.
हा, हा.
हम्म, बघायला तेच कधी चालू आहे काय? रिजेट रिझल्ट पण अजून लागला नाही. त्यामूळ विचाराय पाहिजे त्यास्नी.
हम्म, हम्म.
हम्म.
मग ते तुझ्या भावान आ य टी आय ला ऍडमिशन केलता झालं काय त्याच.
झाल की केला की त्याने काल जाऊन केला.
हा हा कुठलं मिळालं त्याला ट्रेड कोणता मिळाला?
पंप ऑप्रेटर.
हा हा मग काय दुसऱ्या बागित. ला नाही त्या ना आणि का पहिल्याच लिस्टमध्ये हे केला.
नाही त्याला तोच पाहिजे दुसरा मिळाला नसता त्याला त चांगला.
हा, हा.
हम्म तोच घेतला त्यांना.
हम्म, हम.
अजून तर काय फोन केला नाही त्यांन मला बघूया आता. हा.
बर बर.
हम्म. म कुठ गावाला बिवाला गेलतीस काय नाही?
गावाला गेलतो की मामाच्या.
हम्म, हम्म.
मोहरम होता आमच्या गावचा.
काय?
मोहरम, मोहरम.
मोहरम.
हम्म.
हा म्हणजे काय असतय त्यात.
ते मुसलमानच असतय ना.
हम्म.
ते करतात आमच्या गावात.
काय करायच आप
म्हणजे यात्रा कशी असतात तसं तिथं मोहरम तिथं साजरा करत्यात.
हा हा. आपल्या यात्रेसारखेच असते का काही वेगळा असते तिथ
नाही जरा वेगळा असतय. तिथं ते अ काय म्हणतात त्याला हे हच्यातन रक्षात्म म्हणजे
रक्ष वगैरे नसत काय त्यातन चालत जायला लागतय असं काय काय ते असते. अ चाकू पिकू मारून घेतात तलवार बीलवार
हम् हम्. लागत लागत आहे का त्यास नाही का नाही जासतस
काय माहिती लागत असेल की अरे त्यांनाच नाही काय होत नाही ते. काय मा येत आता काय पुढं काय माहिती नाही मला ते
हा, हा,
बघू आता.
तु् नुसतं बघायला जात्यास व्हय मग
होय बघायच नाही यायचं आपण
होय एन्जॉय करायच नकच
होय.
हम्म हम्.
ते सुई बी घुसवतात नाकात कानात
माहोल बड द असेल की त्यास नी
नाही हे पडत त्यानासनी ते देवाच असते ना त्यामुळं
हम हम
अला.
परवा
हम्म मग आणि काय तू गेल तस का नाही कुठं
मी मी नाय कुठ गेलो.
का बोलवलं नाही तुला.
नाही कोण बोलेल नाही आम्हाला
हा हा.
हम् हा.
जाशील का नाही मामाच्या तेन गावाला.
नाही कोण बोलवल नाही म्हणून गेलोच नाही.
हम्म.
बोलाय पाहिजे तसच कसं जाणार.
सुट्टीला जायचं बोलावयला कशाला लागतय मामाच्या गावाला जायला येणार आहे म्हणायच मामाला.
बघेऊया की आता बोलवतात काय मग जाणार.
हम्म.
हम्म हम्म.
हो आणि काय फिरायला तेन गेलतासा का नाही
नाही नाही फिरायला तर जाणार आहे बघूया नाही आमच्या सगळे प्लॅन सगळे कॅन्सल करतात म्हणून केलेला प्लॅन विसकटतात सगळे मग फिरायचं नावच काढल नाही
हम्म हम्म बर चालतय करतो तुला नंतर नी आणि कॉल हा ठेऊ काय